हॅलो. हा सर बोला.
नमस्कार.
हॅलो.
ह बोला ना.
अ आवाज येतोय का?
हो येतो ना.
ह् तुम्ही सांगा.
काही हरकत नाही मला काही चालतय.
हम्म हम हम्. तुम्ही सांगा कोणता विषयी घेऊ.
याच्यामध्ये दहा मिनिटं जातील.
हा हा हा.
तुमच्या तिथं सध्या आता कुंभमेळा होतय तर तुमच्या शहराच काय काय सौंदर्यकरण होतय.
हम्म नाही म्हणजे मी प्रॉपर नाशिक हम्म मधले नाहीये आम्ही इकडच आहे कुठले आपलं नांदगाव.
नाशिकच्या बाहेर.
नाशिकच्या बाहेर म्हणजे मनमाडच्या पुढे हो हो.
नांदगाव नांदगावला मोठी कांद्याची बाजारपेठ आहे ना.
अ येवलाला
अच्छा तुमच्याकडे मग कोणकोणती पिकं होतात.
आमच्याकडे म्हणजे गहू अ समजा मका. कांदे पण करत पण मग आम्हाला म्हणजे इकडे पण मार्केट आहे आमच्या इथं. पण मग शक्यतो लोक येवला किंवा नानकावच
अच्छा
परत हा
ह तुमच्या परिसरामध्ये एखादं प्रसिद्ध ठिकाण कोणत आहे??
अ शन हे नस्तनपूर.
तिथं काय आहे?
अ शनी शनी महाराजांचं शनी महाराजांचं.
अच्छा नांदगाव हो देवस्थान.
होय.
अच्छा तुम्ही त्या दिवशी नाशिक बोलला तर मला वाटलं. नांदगाव अजून नांदगावची काय विशेषता अशी?
आमचं गाव एवढं डेव्हलपमेंट नाही सर.
नाशिक जिल्हा तर त्या मनाने खूप प्रगत मानला जातो.
नाही सर आमचं इथे एवढे असं डेव्हलपमेंट नाही काही.
नांदगाव ला रेल्वे स्टेशन आहे ना?
हो रेल्वे स्टेशन आहे.
तिथून जवळ काय ओझर आहे का?
ओझर नाही ओझर नाशिक जवळ.
देवलाली.
हा ते पण नाशिकच्या पुढे.
अच्छा म्हणजे तुम्ही. हम् नाशिक. अच्छा हा चाळीस गाव म्हण मड म हा बागायती वगैरे. तुमच्याकडे आहेत का भरपुर?
नाही आमच्या इकडे नाही पिंपळगाव निफाड.
पिंपळगाव बसवंत तिकडे जास्त आहे. मग तुमच्या तालुक्याची तुमच्या गावाची काय विशेषता आहे?
आमच इथं जवळ असं काही फिरण्यासारखं पण नाही आहे तर फक्त असं नस्तनपूर आहे. आता समजा आमचे इथले सुहास कांदे जे आहे आमदार ते आता कर म्हणजे बऱ्यापैकी डेव्हलपमेंट चालू आहे नाहीत आमच्या इथ ना गाव मध्ये काहीच डेव्हलपमेंट नाहीेये सर.
अच्छा.
हम्म.
हम्म जवळपास कुठं धरण आहे का तिथं?
अ गिरणा धरण आहे मालेगाव समजा.
मग त्या धरणाच्या पाण्याचा तुम्हाला काही लाभ होतो?
हो येत आम्हाला पाणी पण मग असं एवढं आमचं इथं पाण्याच पण खूप प्रॉब्लेम आहे आमच्या इथं महिन्याभराने. वीस पंचवीस दिवसाने पाणी येतं.
म्हणजे तुमच्याकडे पाण्याची समस्या आहे अजून विकास नाही. झालेला आणि अंतर्गत शहराच्या शहराच सौंदर्यकरण वगैरे.
काय म्हणता सर?
शहराचं जे अंतर्गत सौंदर्यकरण आहे का?
आहे बऱ्यापैकी आहे म्हणजे आमच इथं म्हणजे असं गाव पण जास्त मोठं नाही सर. आमचे इथं फक्त तुम्ही जर आले तर आमची गल्ली. नंतर आमची खालची गल्ली आणि बाजार समजा बस आमच इथं समजा फक्त असं गुरुवारचा बाजार वगर वगैरे भरतो भाजीपालाचा.
नांदगाव तालुका आहे ना?
हो तालुका.
तालुका असूनही समजा मंग आम्हाला असं वाटत होतं की नांदगाव चांगलं पोडा मोठं शहर आहे आणि चांगली मोठी बाजारपेठ आहे.
नाही-नाही म्हणजे बाजारपेठ वगैरे आहे बऱ्यापैकी पण मग असं जसं पाहिजेल तसं असं डेव्हलपमेंट म्हणा, नाही तर काय म्हणा, असं नाहीये.
म्हणजे, तुम्ही तुमच्या शहराच्या व काम म्हणजे प्रगतीवर किंवा तिथल्या लोकसंख्येवर तिथल्या-तिथल्या राजकर्त्यावर तुम्ही ना खुशा
हाव.
ह
आता तरी समजा आमच्या इथं शिवसृष्टी वगैरे झालीये सर
हां.
आशिया खंडातली सगळ्यात मोठी शिवसृष्टीय असं बोलता आमच्या इथं.
हां.
ते आमचे ते आमदार त्यांनी हे केले.
अच्छा म्हणजे नीस म्हणजे पाण्यासारखं ठेरा नाही समजा.
हो हो ते ही आता झालं त्याचा हाव पण मग त्याचही आता काम बाकी थोडसा म्हणजे झालंय बऱ्यापैकी
हां.
थोडं बाकी काहीतरी काम.
अजून तुम्हाला असं काय वाटतं की बा तुमच्या शहरामध्ये काय काय येवा म्हणून?
काय म्हणताय सर?
तुमच्या शहरामध्ये काय सुधारणा वाव्या असं तुम्हाला वाटतं?
आमच इथे आता सम अ समजा असं, लहान बाळाला वगैरे असं खेळायला गार्डन वगैरे पण नाहीये सर. ते पाहिजे म्हणजे असं कुठं एखादा पिकनिक स्पॉट वगैरे पाहिजेल, असं समजा एखाद्या दिवशीचा संडेला वगैरे घेऊन जायला बाळाला वगैरे, तसं काहीच नाही आमचं इथं.
हा शहरातली सर्वात मोठी समस्या काय वाटतं तुम्हाला काय असे आहे तुमच्या?
पाण्याची सर.
पाण्याची तिथे रेल्वेला फ्लाव्हर आहे का?
काय म्हणताय?
रेल्वेचा फ्लाय ओव्हर आहे का तिथं?
हम्म, आहे ना.
अच्छा, म्हणजे जे ट्रॅफिकची समस्या, वाहतूक रहदारीची जसं आहे . गोंदळ म्हणजे होत नाही व्यवस्थित आहे.
हो.
अजून तुम्हाला असं काय वाटतं की, आपल्या शहरामध्ये अजून सुधारणा व्हावी पाण्याच्या व्यतिरिक्त?
तसं पाहिलं तर आता होतय सर समजा नाही का बऱ्यापैकी आ ता सुधारणा होतेय. पहिले आता समजा पाण्याची सुधारणा व्हायला पाहिजे, बाकी नाही झाली तरी चालेल सर.
हां.
कारण की ज पाणी आपण ज सा-साठवून ठेवलं. हो त्याच्यात संपा अ म्हणजे. म्हजे खराब होतं पाणी, नाही का?
हां
असं
हां शुद्ध पाणी येते का पावसाळ्यामध्ये? पत्या, गढूळ किंवा अशुद्ध.
नाही सर आता खूप म्हणजे खूप डेंजर पाणी येतंय, डायरेक्ट असं वास येतोय पाण्याचा समजा. नाल्याचा म तेच्यामुळे आम् हो, त्याच्यामुळे मग आम्ही बाळाला समजा बिस्लरी वगैरेच वापरतो.
हंम् तुम्हाला वैयक्तिक तुम्ही म कशानं पिता म्हणजे पाणी ल
हां मी बिस्लरीचच
म्हणजे तुम्ही जे हे आर ओ वॉटर सेंटर आहेत आर ओ ते प्याप चे पण अ कॅन-कॅन लावलेले ए. जार लावलेले आय, म्हणजे घरोघरी हीच सुवीताय.
हो-हो, आमचं इतं म्हजे मी त आमच्या घरचे आम्ही दोघो तेच पाणी पितो. बाळला बिस्तरीचच कारण की ते य याचं पाणी जरी दिलं नसेल जरच पाणी तरी ते बाळाला त्रास होतो समजा.
पाणी थंड असतं आणि त्याच्यावरती ते म्हणजे तसं पालं तर ते पाणी पण काही प्रमाणे शरीराला घातक आहेत. कारण की लोकाएतना त्याच्यामध्ये त्या गोळ्या टाकतात. हां ते-ते पण थोडसं हेचाय.
त्याच्यामुळे मग बिस्लरीच. आता वर्षाचं झालंय सर.
त्र हां आपण त्या दिवशी बोललो होतो. अरे हां आल लक्षात, मिस्टर गेलेत का कामाला?
हां ते जाऊन आले कामला, सकाळीच ड्युटी असते त्यांची.
अचा म्हजे काय-काय ड्युटी अस त्याची.
सहा ते दोन असते सकाळी त्यांची ड्युटी.
हो, काय-काय करतात काय ते विचारा त्यांना?
अं आमच्या इतंए ना बिंकू स्लीपर कंपनीए रेल्वेची. प्रायवट लिमिटेड. आपले रेल्वेचे स्लीपर बनतात ना
हो
ते आमच्या इतं बनता.
मग तुम्ही त म्हणता की आमच्याकडे काही नाहीे मागासलेला भाग आहे. आता एवढा मोठा त कारखाना आहे तुमच्याकडे.
कारखाना म्हणजे ती प्रायव्हेट कंपनी सर, रेल्वेची नाहीये. एकच कंपनी आमचीत असं जास्त म्हणजे एमआयटीसी पण नाहीए आमचीतं.
हां, मगे ते तिथलं ते ब स्लीपर बनवतात आणि क रेल्वेला देतात.
हां म्हणजे प्रायवेट कंपनीए तिथं म्हणजे भरपूर असं लेबर लोकं वगैरे समजा हातावरचेचए सगळे लोकं.
हां म्हणजे तुमच्याकडे मजूर वर्ग जास्त आय असं तुमचं म्हणायचंय, कामगार वर्ग जास्त आय.
कामगार वर्ग जास्त आय. तर मग तिथे ते वायरमन म्हणून आय मिस्टर आणि आमचं म्हणजे पहिले शॉप पण होतं. मोटारी वायंडींग चं पण मग आत तर बाळ झालं तर मग सोबत मला कोणीच नव्हतं मग सध्या ते घरीच करतय.
अच्छा अच्छा हा बरोबर आहे म्हणजे बाळ सांभाळायला.
हा घरीच कस्टमर वगैरे येत मग घरीच करत.
आला समज असा आहे. म्हणजे समजा तालुक्याच्या मानान तुमच्याकडे कसं पाहिजे तुम्ही थोड समाधानी नाही आणि तुमच्या बर डेव्हलपमेंट झालेलं आहे.
नाही नाही.
जर समजा तुम्हाला असं वाटतं की माझ्या शहरातली एखादी वस्तू काहीतरी मला बदलवणार. तुम्ही काय बदलवणार मग?
हम्म. आमच इथ समजा रस्ते मेन म्हणजे आमच्या इ थ अ म्हणजे जे तुम्ही बोलले ना? आता ते असं बोगद्याचं काम झालंय आमचं इथं समजा खाली पाणी खूप स सा स वरतून रेल्वे च हे आणि खालून बोगदा ते नाही का आता नवीन निघाले. अंडरपास बरोबर. तिथं खूप पाणी असतं आमच्या इथ. हो खूप पाणी असतं.
अन त्याच्यामुळे तुम्हाला त्रास होतो. म्हणजे शहराची मोठी समस्या आहे.
हो खूप मोठी समस्या आहे. जायला यायला पण खूप
हो ठीक आहे ना आता आपले आता दहा मिनिट झाले. तुम्ही आता माझी शाळा सुटून. तुम्ही मला सव्वा पाचच्या नंतर कॉल करा.
ओके ओके सर बाय.
ठीक आहे. माझी शाळा सुटते आता साडेचार वाजता.
ओके ओके चाल.
सव्पाचच्या नंतर वगैरे ओके - -
हो हो स